हा काय चाललय? अरे भाजे माणूस ठेवत एक दोन दिवस तुम्हाला सांगला झालं का चाय घेण
आवाज येत नाही रिसिव आवाज येत आहे.
चा घेतोय,
हा हा, पीठ नाही म्हणला ना च
आटो असता म्हटलं मी आटो असता.
पण तुम्ही काय म्हणला ग्रीनटी घेतो.
मग कोणती टी आता ब्लॅक टीच आहे, ना ग्रीन टी त्यालाच म्हणतय ना
हा का. ग्रेंटी वेगळा प्र करायला मला असं वाटते. ह कातारम.
का म्हणटलं,
कारण की ब्लॅक टी आणि ग्रीन टी फरक आहे ना. इथ वैशु शुगरचाच यूज होतो.
ह. सकाळी सकाळी जे लेमन टी घेतो मी, आणि रात्र आठ वाजता ब्लॅक टी घेतो.
हां.
लेमन लेमनटी चांगली राहते सकाळी सकाळी शरीरासाठी
हो ना,
त्याच्यामध्ये नाही पाऊस नाह, हवा चालू आहे फक्त
ह ना, इकड पण दोन कालच्या ना पाऊस नाही कसलाच
बावीस हजार कलोक पाणी नाही आता
का?
हवामान अंदाज
हा हा, पाऊस नाही आला तर तेच होणार आहे आता
हम् हवामान अंदाज बावीस तारखेलाोक पाणी नाही सांगेली
हो,
झालीच्याहा पानी?
हो चहा पाणी झाले, आणि बाहेर आले जरा म्हटलं बाहेर जावं
कसयक
हम्म,
कुट चाल्ले का
आली दवाखान्यात
हो का,
हो तिथं पण काण टडाळ येतो ना बसून,
सध्या जॉब काय करते,
माझा स्वतःचा दि्यवस आहे.
काय
अ मे मे दन मेकअप आर्टस्ट आहे.
अच्छा चांगलं आहे मग माझबी स्वतःचाच हे
हा ना पण तुमच्यापेक्षा आमचा फायदा आहे.
माझा माझा हात माझा हात नाही धरू शकत.
तुम्ही दिवसाला किती काढता.
ह,
दिवसाला तुम्हाला क इन्कम किती आहे हा मग असेल. तुमचं मोठं हॉटेल आहे आमच्या आत्ता तर सुरुवात आहे.
तेच म्हणलं माझ्या मागे तीस लेबर आहे तर मग अंदाज लावून घ्यायचा डेली इन्कम किती?
हम्म
आता फक्त एक पाच दहा मिनटं नी समजा जास्तीत जास्त नऊ वाजे लोक मी समजा फ्री पण नऊ ते एक वाजेपर्यंत मला सुट्टी नाही.
होना
हम्म म्हणजे क-कस्टबंर पूर्ण जाम होऊन जातात.
हा आणि पॉइंटला आहे ना तुमचं हॉटेल त्यामुळे भरपूर गर्दी वगैरे होत असेल. हॉटेल मॅनेजमेंट केलं का तुम्ही?
हो
हम
हॉटेल मॅनेजमेंट करेलेय आहे आणि मी पार्टनर आहे एकादनाला.
हा का म्हणजे दोघात आहे का?
काय म्हटलं?
दोघात करता का हॉटेल?
हो.
हम्म हम्
पाट-पार्टनर कि मधे पण मग पार्टनर- आम आमचे पार्टनर केलेय जुनी जवळपास आमचे पार्टनर केला झाले- नऊ- नऊ वर्ष झालेली असनार आता
हा
हम्म चांगलं हे देवाचं करन हे. शेती आई वडीलच करून घेता शेतीकडे माझं लक्ष द्यायचं काम नाही मला फक्त फक्त हॉटेलमध्ये फोकस द्यायचा कारण
हम् हम्
भाऊ आहे बहिण हे.
हा का
हा मी लहान हाय सगळ्यामधी आमचा पाच जाणायचा कुटुंब हे मी सगळ्यात लहान आहे पाच नंबरचा.
हा मग आता जेवण वगैरे कधी? हॉटेलाच
हॉटेललाच जेवण आरंम भी हॉटेललाच
होय ना
हा
तो पाऊस पडला नाही तर शेतकऱ्यांचा अवघडच आहय लेका.
काय अवघड हे वर्षी पाण्याच ब-काही विशेष नाही लोकांना नस त बी पेरलं ना तरी पाणी येणारच नव्हता.
पिरनच्या कडधान्य पण मात्र त्यांच आणि सगळ कष्ट पण मात्र.
हो काय करणार आहे?
हा ना
शेतीमुळे आमच्या हॉटेलला बी परिणाम होऊ राहला.
का?
मग लोक खर्च करायला घाबरतात ना.
हो हो हो महागाई वाढली हॉटेल पण तुम्हाला माहित नाही का म्हणजे आमच्याकडं ना, हॉटेल चेकिंग वगैरे चालू आहे. तुमच्याकडे नाही?
माझ्याकडे तीन दिवस पहिलेच येऊन गेले, साहेब लोकं.
हा ना.
हम्म.
तिथं पण चेकिंग चालू आहे ना, त्यामुळे मिस्टरांना माझ्या भरपूर काम असतय आता.
पंधरा जण हाऊसकीपिंगवाले, जे हे ना, पूर्ण चार पाच दिवस झाले त्याला असं दहा मिनिटं, पाच मिनिटं दम नाही द्यायला. इथं जराशी घाण दिसलं, की तिथं साफ करा. तिकड जराशी घाण दिसलं, की तिथं साफ करत त्याला काय करणंच ये, त्या लोकाला बी.
होय, आता ते जास्त चाललंय ना. अं, पेपर वगैरे पण बंद केलेत, पुढारी. तसं ते चांगलंच आहे. बंद करणं, प्लास्टिकच्या वस्तू बंद केल्या पाहिजेत.
हा. माझ्या किचन मधलं फ्रीज, चेक केलं तर त्यानं किचनमध्येध्ये जवळपास स साडेनऊ किलो पनीर होतो माझ्याकड. पण मिल्क पनीर होतं ना, मला काही प्रॉब्लेम झाला नाही त्याच्यापासून. आता काय काही ठिकाणी. डुप्लिकेट पनीर वापरू राहले डुप्लिकेट दूध वापरू राहले.
हो. तेच ना, आता दुधावर पण किती हे करतात ना, की जरा जरी पाणी दिसल लं तरी कारवाई चालू आहे.
हां. आन मी, जसं समजा, डायरेक्ट एका शेतकऱ्याकडून जे हे ना, डायरेक्ट विकत दूध घेतो. मी डेअरीहून नाही घेत.
हां.
छि, हं. मी स्वतः प्रयोग करू शकतो. म्हणजे दुधापासून पनीर मी स्वतः बी बनवतो.
हां, ना.
माझ्या हॉटेल पुरतं, मला दुसरेकडून घ्यायची जरूरत नाही.
होय. आता ते एका गावात, अं, घडलेली घटना होती. म्हणजे मी पण इन्स्टाला बघितली. कि एक दूधगा वाला होता. अनं त्यानं केमिकल युक्त दूध माणसांना वाटलं. मग त्याच्यामुळं माणसं वगैरे आजारी पडलेली भरपूर.
हम्म. हय न करू कर ते
आ.
खरू कारे ते
काय?
आता आमचा इठबी एक तीन दिवसापूर्वी आमच्या हॉटेलपासून समजा दहा किलोमीटरच्या, अंतरवर एक दुड डेरी ना,
हां.
तेिठ बनावट दूध भेटलं त्या लोकायला. त्यांन जप्त केलं ते तर ते जवळपास साडेचार हजार लिटर
व्हय म तुमच्याकडचाच, व्हिडिओ होता का काय काय माहिती मंग तो. मी ईन्स्टाला बघितलेलं.
साडेचार हजार लिटर दूध जप्त केलं परवाच्या दिवशी.
हा.
म्ह म्हणजे डायरेक्ट दूध डेअरी ला सील देल पूर्ण
हम्म.
आत आता तीन वर्ष त्या दूध डेरीला, खोलाच काम नाही ना, काही नाही जोपर्यंत आता गव्हर्नमेंटचं काही ऑप्शन येत नाही तिला खोलाचं तोपर्यंत
हा तवर बंदच.
हम्म.
नाही ते केलंच पाहिजे. का तर एवढे केमिकल युक्त देतात त्यामुळे माणसांची तब्येत वगैरे खराब होतात. फक्त है ना आता किती म्हणजे हे चाललंय दुष्परिणाम चाललंय त्याचं सगळं.
आता माझ्याकडे बी ते लोक तर मला लेखी मध्ये देऊन टाकलं ते ना पेपर लेटर पॅड वरल मला लिहून दिलं की तुमच्या अशा अशा ठिकाणी अशा अशी चुकी आहे. तेवढी चुकी तुम्ही दुरुस्त करा त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्यांदा डबल येऊ आम्हाला जर ती चुकी डबल दिसली. त आम्ही तुमच्यावर ऑप्शन घेऊ.
हा ना.
आता त्यांना मला, समजा, जवळपास बारा चुका दे ल माझ्या , तेवढं बारा चुका पूर्ण सॉल्व .
नाही, ते केलंच पाहिजे. आता छो टे छोटे हॉटेले वगैेरे असत्यात ना, रस्त्यावरनी ते वगैरे बंद वगैरे केले पाहिजेत, किंवा शिस्त त्यांना म्हणजे ते उघडं वगैरे ठेवतात. कधी कधी शिळं पण युज करतात. ते सगळं बंद केलं पाहिजे.
तेच ना मग. अनं प्लस मध्ये बरेचशे हॉटे ल वाले, जे असे नवीनने, समजा, दोन हजार पासून, दोन हजार अठरा पासून तेन नवीन हॉटेली टाकेल त्यांना लायसन्स नाही हे.
विदाउट लायसन वाल हॉटेल चालवत ते बनवता गन व पॉश बनवता लई दिस इतक्याॉस दिसतात. पण मग ते विदाउट लायसन्स म्हणजे लायसन्स नाही ज्या पाही कड. आता मी ज्या ज्या वेेळे स्पाटन्गेट ठेणव होते मला त्याच्या, पहिले तीन वर्ष पहिली मी रो सेड आली होती. लायसन बनवाची लायसनस बनती मी तीन वर. पूर्वी मी मला बनवून ठेवलं होत मग त्याच्यानंतर मी पार्टनर की ठेवली.
हम्म हम् ते लायसन असणं गरजेचं असतंय ना.
ह, हां, ते लायसन बनवाली. इतका खर्च येतो थोडा खर्च कोणी करत नाही.
हम हम.
ते मला. मनापासून करणच होतं, की चला बा, कोणी बी साहेब लोकं आलेत तर काही झालं नाही पाहिजे, की नाही त्या हिशोबानं मी पहिलेच लायसन बनवायच्या तयारीत होतो. अनं मी लायसन
आता प्लॅस्टिकच्या पण, प्लॅस्टिकच्या पण बाटल्या बंद केल्यात. हां, प्लॅस्टिकच्या पण बाटल्या वगैरे बंद केल्यात ना, आता.
आम, आमच्या हॉटेलमधी जवळपास आरओच पाणी मला डेली सत्तावीस, अठ्ठा वीस बॉटल, बॉटल आहे. वीस लिटरचे बॉटल राहते का? डेली सत् तवीस, अठ्ठावीस फ्री मध्ये पाणी देवराल, द्यावालागलना कस्टमर ला.
हां.
एखांद्या कस्टमरनं पुढं होऊन म्हणलं, की चला बा एखांद्या कस्टमरन पुढं होऊन म्हणलं, की जा, आम्हाला पाणी बॉटल पाहिजे. त्यावेेळेसच मी त्यांना पाणी बॉटल देऊ शकत नाही. वेटरला सांगले, की ही पाणी बॉटल फ्रीमध्येच ठेव आपलं, आपलं जे आरओच पाणी येतेव, तेवढं वापरत राहायचं.
हा ना.
छोट्या छोट्या चुकालाय मोठ्या होऊन जात ना, हा.
का तर बिसलरी यूज करून कधीही ते बनवलेलं असत डेट मस्त त्याच्यावर अस त पण किती दिवस ते पॅकिंग राहतं ना पाणी.
मग. तेच म्हणलं.
चालते म करते परत. नाही अजून बनवलेल दवाखान्यातच आल्या.
हाव का?
इिथून गेल्यानंतरच मग आता.
हा.
म आता घरी गेल्यावर मग बनवायचं कधी नंबर यायचा काय माहिती.
बर.
नऊ साडेनऊ वाजत्यात नव्हतं यायच्या मनात अचानकच स पोटात वगैरे दुखाय लागलं. मग ते म्हटलं उगेच प्रॉब्लेम नको परत जाऊन येऊया चल. परत उद्या शनिवार रविववर आला ना म शनिवार रविवारच बंद.
हा त्याच्यामुळेच.
हम्म.
चांगलं व्यवस्थित दाखवून घ्या कारण वातावरण देत पाहिलं सारखं वातावरण नाही वातावरण डेली बदलत चालू रालं घंट्यापूर्वी.
मला स्वतः खोकला मला स्वतः खोकला आणि सर्दी जाताना नाही पण काय करणार आहे आता काम आहे. करावच लाग, स्वतः मालक